हॅलो, हॅलो हो येतय ना बोल ना कशी
हा मस्त.
आणि म काय कशी चालू आहे लाईफ?
ते मस्त.
हम् हो येऊ ना.
काय तुमचं ते्रम काय मस्त तुमचं गाडीमध्ये जागा सीट बुक केलत्या तुमच दोघांच्या.
अगं केल्या होत्या सगळं बरोबर आय पण इकडे असं झालं होतं ना मग नव्हतं अ येत आलं. हॅलो,
हा हॅलो
आजीच असं झालं होतं ना इकडे,
हा त लस हे झालं ग आजीच
हो ना एकदमच झालं माहिते का इथं जर लग्न तन म्हणे वाशिमला त मं आ मी पण आसतो म्हणे, अशी म्हणे ती म्हजे तिची पण यायची इच्छा होती तुह्या लग्नाला
जितांगड स बवो मासे मा सतांंगणे बरत
हो मग आता तू इथं राहली होती- ती राहली होती त किती चांगलं हे करत होते? खूप चांगली आहे म्हणे पोरगी ते मला मला मं सांगत होते खुप चांगल झालं म्हणे, मी त्यान्ला ते फोटो पण दाखवले होते एंगेजमेंटचे.
हो का,
हो मस्त आहे. म्हट मा मी साडी आणली बहिणीची म्हटलं, सगळे जण लुगड घालणार आहे तर मी बहिणीची साडी ली मग मग मी त्यांनाही दा खली म त्यात समोरच होत्या तर म्हणे याला प्रेस करजो म्हणे, घालायच्या आधी प्रेस करून ने जो म्हणे,
हा प्रेस कराला लागते ते लुगड्या हम्म काय तारीखला गेली ते
ते का?
ते!
त्या तीस, तीस, का अठ्ठावीस की एकोणतीस
दो, तीस, बारा.
हा! काय करत आहे तू.
काही नाही जेवण चालू आहे. हॅलो!
जेवण करता कस बोलत आहे तू माझ्यासोबत?
अ बई आता लावला म्हटलो कॉल लाव अ त्या याच्यामध्ये जात नाही ते आवाज त्या रूम मध्ये, मी इकड साईड किचन मध्ये आली आता
हो का मग एकटीच जेवत
नाही ग द नाही सगळ्यांनी झालं आम्ही दोघ त्यावला
हो का नवऱ्यासोबत जेवता का?
हो तू घरी काही जेवण तुमचं?
झालं, झालं आमचं झालं अगं मम्मी इकडे गेलाय हो हो झालं ना त ते त्यांच्या माहेरी गेल्याय त्या आज पप्पा पण गेले त्यांना त्यांना घ्यायसाठी मग घरी कोणीच नाही, आम्ही तिघच जन आहे.
हो का हूं हूं.
मग मधुरा वगैरे तुझा कॉल चालू होता हो मधुराल बोलवल. तण म तेव्हा तुझा कॉल चालू होता माझ चालू होता इकडे
हो का बाई मावशी बोली होती की काय.
आमच्या आमचे सगळ हो म सगळ्यांना जमलं, अमृता मावशीलाही पाचशे रुपे आले, बाली मावशीला ले.
हम् जमलं पण नाही का त्या बाऱने आपले बोलण.
आणि नाही तर मी तेच म्हटलं त्यां ना सगळ्यांना. आपलं बोल नाही तर मी कामात आहे. नंतर करतो फोन आणि तू तर मग केलाच नसता.
ह. नाही मा टाकस राहिल म्हटलं आता हे काय म्हटलं त्या भाण्यान आपण काय. यतो एखाद काम स्किप करतो हे करतो काम.
मग तेतना.
हम्म.
बापती म काय करणार आहे तू
बाकी कश्याच.
बाकी म्हणजे हे तू टीचर टीचरच करत होती ना इकडे तिकडे
नाही म त्यांच्या नाही म ते इकड नाही करणार आता ते कसं मं ह रिझाईन केले मी ते आता इकड त्यांच्या सोबतच त्यां त्यांचीच काम भरपूर आहेत त्यांना हा हूं! आज झाले बाई दोन महिने कम्प्लीटात आज.
हो! मग काय सेलेब्रेट नाही केलं का?
अरे त्यानं सध्या तर नाही म्हणा काही असं चॉकलेट वगैरे आहे ना त्यांनी
हा बस तेवढं येत काय कमी आहे काय सिलेब्रेस.
हो ते कस ते इंस्टा पाऊ पाऊ. आपल्याला नॉर्मल लाईफ बरं आहे. आपल्याला काही मोठ्या अपेक्षा ना ह.
काग वटूप वरज मीे फोटो नाही टाकले.
टाकले ना ग हे ते इनस्टाला होते ना.
इं्स्टा ला होते ना व्हॉट्सअपला नव्हत.
हम् नाही नाही व्हॉट्सअप वर जास्त काही ठवत. मला मोबाईल जे आहे ना मी जुना वापरते सध्या.
कत.
ते माझ सगळ डाटा याच्यामध्ये आहे ना तर मी बक. प घेतलेला नाहीय तर त्याच्यामुळं मला थोडं हे होतय.
मग घेऊन घ्यायचं ना भैयाला करून सांयित ना त्याने दिलं तर ना करून.
त्यांना करून दिलं होतं पण ते माहिती आहे का त्याच्यामध्ये सगळे माहि जुने गुगलचा पूर्ण. डेटा त्याच्यात आला गुगलचे जुने फोटो आले म्हटले हे मोबाईल भरते म्हणलं आता. म्हटलं. पहिले हुद्या म्हटलं हे शाळेच कं्प्लीट काय आहे ते रीत पसारा. आणि मग ते करता येते.
अगं फोटो वगैरे सगळे डिलीट करून टाकायचे ना आता. हो अघं माहितीय काय झालं. मित म्ह तुम्ही करा. व म मकर संक्रां. तेव्हा म. हो तो करा म्हणून् पण मग मी ते कशून तिकडेल. तोझलाला होता. मी म्हटलं काय करत बसू मग माझट. मग इकडला नाही येते मग तो आकडून पैसे नक घेत त्यांच्याकडून पैसे घेणार होता. मग म्हटलं नाही जाऊ चांगलं नाही वाटत मग तस म्हणून मग आता म्हणे तो आता करा म्हणे मागे सगळा. म्हणून ते झाल नाही तर काही नव्हतं होणार.
पण त्यांचे केस काऊन असे केले हो.
केस अहो ते
अरे अरे हो हो आजीच ला हा हा ह म मी म्हटलं. मी मुणलं त्या शूट साठी अशी बारी कोम केली म्हटली यांन
तेच हाय ते तर ते. हो माझे केसच चांगले नाही ये. कटिंग वाढली नाही अजून मी काही करत नाही.
दर पण तू दुध झालं ना पण.
हो का ते. हम्म. काय करताय जीजू.
ते काय आता जेवण करत आहे माझी वाट पाहतय मी तर फोन ब म्हणल आता तू मी उशीराले आता मी उशीराय तो म्हणला.
चालतय का तुझ?
हा चालते तसं काही नाही आता.
हम्म ताठ वाडवून ठेवलं असेल तर बस न काही नाही होत ना जेवता जेवता
अवश कधी कधी रेंज जात नाही.
हो ना, बाकी सासू सासू काय म्हण? आता सगळे चांगले आहेत.
हो छान सर्व मस्त. त्या दोन महिने झाले. चालू आहे एकमेकांची सय करण ओळख.
हम्म हम्म जास्त खिच खिच करतात का?
नाही ग घरी कोणी नसते ते शाळेमध्ये, असतात एवढं काही नाहीे हे. रिलॅक्स का काम रिलॅक्स हम्म. हा ते सकाळी शाळा असते संध्याकाळी. ट्युशन असतात अस काही नाही.
तू ट्युशन नाही घेऊ शकते ना, ग त्यांच्यासोबत?
हा व पण पण सध्या ते लहानलीलेकरात ना, एवढं म मल जीवा ते लहान ललेकरात ची.
हम्म हम्म.
मोठ्याला शिकू शकतो लहानांनी मळा नत. फुलनगत ते ब हे करू का ते करू का लेकरं
हो का?
काय म्हणते पियुष वगैरे आठवण काढतच तु आता करमतच नसेल.
हा त्याला कस त्याला निवांत वाटत आहे. अ त्याच हे झालं अम्म च म्हणजे जरा अभ्यासात मिले हे कर शधन त्याला बस. बस करत होती आता तुझी शाळा बदलली. चांगल्या शाळेत टाकलं त जरा.
हम्म हम्म. त्याला तर एकदम रिलॅक्स वाटायचं, साक्षी दिदी नाही आता बनणारच नाही आहे कधी.
तरी मी आता त्या मध मधात कॉल करत असतो, मला व्हॉट्सअप वर शुद्ध लेखन रोजच आलच पाहिजे डेट ईज आता त्याच्या मागच लागतो. अभ्यास काय दिला काय हम्म. नंतर पुढे बघता येत दहावी नंत र काहीतरी करत.
त्या ते हे बागचे पोर वाया गेले नाही.
हा हम्म नाही चल मी तो हा हा खूप मस्त तात घेते मी त्यांले याच्यामध्ये जाळ्यात तुल तर माहित आहे.
हम्म हा
हम्म
तो हे नाही करत. तुझ ऐकते ना...
हा हा ऐकते ते माझं त्याच्या मुळे हम्म, कस तर घरी कोणी त्याला प्रेशर करणार कोणीच नाहीये.
ह मग मी तुझी जास्त नाही करत.
हा पप्पा ही काहीच नाही ते आता घरी एवढ्या दिवसान झान ता लाडात. आहे सध्या ते
हम्म मग आज काय बनवला सैपांक.
आज का आज बिसन गेलतव हम्म तू काय झालं हा बेसन खिचडी न कर नाही ह अंड अंडी नाही. मीन हा ते आईन
हंडा आपल्या आम्मीच्या इथं हंडात का खिचडीचा.
काय सांगलं.
तु माहित नाही का आवो मामी खिचडीला हंडा लावला असं म्हणत खिचडीचा हंडा
ह बापरे म्हणजे कुकर का?
हा शे लावली की झालं अग मीडीत केला. फोडणीचा भात, हम्म व्हेज बिर्याणी सारखा सकाळच थोडं थोडच होत हम्म सगळ्या भेजीस चिरून घेल्या गाजर, टमॅटो अ हे पोटॅटो अजून त्याच्यात माहितीे का आपण मटर पण टाकू शकतो आणि शिमला मिरची असं असं सगळं हो ते भिजवा भिजवा नाही तर मग ते मिळतात ना गं..
हम्म
ते मिळतात ना अशा पॉकेटमध्ये हा ते रेडीमेड ते पण टाकू शकतो्
हम्म
आणि हे उभे उभे चिरून घ्यायचे चांगले कांदे पण उभे चिरायचे. नंतर तेल तेल घ्यायचं आता जेवढ लागल, तेवढा अंदाजाने त्यात सगळे खडे मसाले टाकायचे रेसपत् ता अजून कलमी वगैरे मिरे हे सगळं टाकायचं. अद्रक लसणाची पेस्ट पण करायची मस्त सांबार वगैरे टाकून अद्रक हा त्यात कांदा टाकायचा आधी थोड ह्म आता तू तूही पण झालं बर माझ्या